आ अ. मी का म्हण म तुम्हाला काही सांगायचं काय? लोक अशा गुंडागर्दी मध्ये बाहेर त्याबद्दल
हो हो हो सांगायचं आहे परंतु मी जरा कामात असल्यामुळे तू त्या काकूकडून माहिती घेऊन घेशील.
नाही आमच्याकड तो कात आहे एक दाढीवाला.
अच्छा त्या काकाकडून घेऊन घे ना त चांगलं सांगू शकतो तुला.
त्या काकानी अनुभवलाय. ते काकाांनी खूप चांगलं अनुभवलंय. अ आता तुमचा मुलगा इंजिनिअरिंग करणार आहे का?
हो ना.
अच्छा अच्छा मग तुमची मुलगी
मुलगी सुद्धा.
इंजिनियरिंगच करणार आहे का मला तर वाटते की तुम्ही तिला म्हणजे तिला सी ए बनवावं चार्टर्ड अकाउंट तर.
बरोबर बरोबर.
कारण तिचं मॅथ्स चांगलं असेल तुम्ही बनवू शकता मामी.
हम्म.
चार्टड अकाउंटर. भारताच्या वेगवेगळ्या प्रांतातील दसरा ते सांगणार आहे मी तुम्हाला मैसूर
तुम्ही काम करत असलेल्या प्रोजेक्टचे नाव किंवा कार्याचे नाव निवडा म्हणता यात लिस्ट ली आहे फोन फ्रेड लोक अक्सर अ समुदाय
अ फोन फ्रें
पूर्ण फ्रेंडच लागल मग माग
नाहीय क
करू नको त्याने का पहा
तुमच्या अडचणीचे वर्णन करा आपण जो आता टास् फर्समे कर हम्म.
तो आहे फोन फ्रेंड म्हणून फोन फ्रेंड. हे केलं तर त्याचं वर्णन करा तुमचं काय तक्रार असेल त्याच
काहीच तर नाही आता सध्या
सध्या असू द्या मग काही ते कोटची गरज नाही असू त्या चं नाव लक्ष्मी डोणेकर आहे
हो ना ग तुमचं पहिले नाव का होत ना बारा पात्री
बारा खात्री होत एवढ्या वर्षातून पहि वेळा मला मा झाला चाल नम बारा पा
अ हो का
बारा पपे मस्त आहे
ड्रॉप दाखवत आहे ना का
म्हणजे
ड्रॉप मध्ये करऊन दाखवतय टयपिंग करतय ना नाही ट्रफ दाखवतय ड्राफ्ट ड्राफ्ट माहिती ड्राफ्ट म्हणजे आपण अगर मेसेज क केला नाही मॅसेज असा ठेवला हा ड्राफ्ट मध्ये राहते अर याला काढलं तर मग ते बराबर ये आणिंतनंत पाऊनस दखतत बघ के समज तर मग तुम्ही काय विचारू इच्छित
तुम्ही मला काही विचारा मी तुम्हाला सांग
तू मला आता तूच कहाणी सांग एखांदी
हो मी तुम्हाला सांगतो बघा पिझ्झा कसा बनवते
च आहे
हा एदाा मी तर घरी कधी बनवत नाही कारण पिझ्झाचर बनवत म्हटलं तर खूप लागत म्हणून बाहेरूनच खाते मी काल सांगितलं होतं तुम्ही मला मी आज तुम्हाला सांगते का म्हणते त्याला अ बॉम्बलन्स कसे बनवतो? तुम्ही बनवल हाय का कधी? बॉम्बोलोनीज. मैदा घ्या, पहिले इईस्ट घ्या हातात तेलामध्ये इस टाकाचं आणि नाही का त्याच्यामध्ये साखर टाकायची थोडी, तेलामध्ये नाही अंड्याचा याच्यामध्ये त्याला मिश्रवाच थोड्या वेळ राहू द्या त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मैदा टाकायचा मग अंडे टाकाचे. त्याला मस्त चुरून घ्याचं चांगलं. चुरल्यानंतर त्याचा डो बनवाच. मग तो डो वर नाही का असं फिट्ट झाकून द्याचं. त्याची साईज डबल होते मग डबल झाल्यानंतर ते बाहेर काढायचं त्याचे सारख्या प्रमाणात गोले बनवाची. ते पण थोड्या वेळ झाकून ठेवायचे अर्धा घंटा. त्याचे पण डबल होते. ते मग नाही का लो फ्लेम वर तडाची आपल्या तेलात आणि मग नाही का क्रीम घेऊन तुम्हाला जे फ्लेवरची पाहिजे गड्डा पाडून त्याच्या अंदर भरायची आणि ते त्याच्यावर शुगर कोटिंग कराची. झालं एक नंबर लागते बॉम्बलोन.
हा हा.
आता तुम्हाला मी सांगणार आहे, तुम्ही कधी अ घार खाल्लीय का? फणसाची पिकलेल्या फणसाची
हो.
कधी खाल्ली, कशी लागते मला पण सांगा मला खूप आव
पिकलेल्या फ फणसाची काय?
हो घार घार घार घारी घारी नाही नाही नाही असेच पिकलेलं फन्नस खाल्लाय का? हो.
हो. हा. हे अननस खातो ना आपण त्या टाईप. फ्लेवर म्हणजे राह ते थोडा हलका फुलका पण गोड राहते खूप.
जेव बहुत आवडते पिकलेल फन्नस.
ज्याच्या घरी झाड राहते ना त्याच्या घरी
आता कुठ आणयला जाते? मल नाही का अ तुम्हाला काय आवडते जेवणामधी?
मला चिकन कबाब
हा. तुम्हाला ते चिकन कबाब सोबत बटर नान आवडते का?
येच यस.
आवडते का? तुम्हाला तुमच्या हातची चिकन बिर्याणी खूप स्वादिष्ट राहते. मी खाल्ली कालच.
ती मला पण खूप आवडली.
आणि फोडणीचं वरण ते तर खूपच छान.
खूपच खूपच छान त्याला एक नंबर वर द्यायचा आहे आपल्याला.
आपण अगर रेस्टॉरंट खोललं ना?
डाड, भात
डाळ, भात म्हणून तर लोक आपल्याकडे असेच रोज येणार खासआ कंट्रोलचे तांदूळ अन भात, वरण. एक नंबर वर गरम गरम भात न वर सगडे येणार खासाठी वीस रुपये प्लेट वीस रुपये प्लेट
वरण भात.
वरण भात एका दिवसामध्ये आपले पाचशे प्लेट गेले तरी आपल्याला बहुत फायदा होते.
हा.
पण आपला दिमाग मराठांच्या धंदा करण्यात लाज येते आपला
नको -नको आपला दिमाग का कि मोमोज मंचुरियन न्यूडल्स याकडे जास्त लक्ष केंद्रित.
आजकाल लोकांना पौष्टिक आहार जास्त कमी फार आवडतो. सवय झाली आहे आणि जंक फूड कस लोकांना खूप आवडतं आजकाल त्याच्यामध्ये टेस्ट राहते पण फायबर प्रोटीन नसते म्हणून म्हणूनच नाही का? तुम्ही अ तुम्ही अजून का का छान बनवता मी तर तु मला तर तुमच्या
मी केक बनवत असते इडली बनवत असते डोसा बनवत असते. हो त पण बनवत असते.
अच्छा उद्या आपण त्या दडोश्याच बॅटर सु उतपम पण बनव आणि दडोसे पण बनव ढोकळा तरप पच छान बनत तुमच्या आातचा
अ रव्याचा रव्याचा पण टोकळाा बनवत असते. अणा खूप -खूप सार्या अशा व्हेरायटीज आहे. ज्या मला सुद्धा आठवत नाही त्या त्या मी बनवून चुकल्या.
तुमच्या हातच सगळच छान वाटते चविष्ट राह तुमच्या हातात. खूप म्हणजे अन्नपूर्णाचा हात आहे तुमचा तुम्ही ते डिझर्व करता म्हणून तुमचा एवढा कोणी पण आहे.
तुम्ही मला तुम्ही मला समजू शकल्या त्यासाठी मी तुम्हाला तुज्या दोसा साठी
बरं -बर तुमच्या हातचा डोसा तर होऊ द्या फारच छान लागणार.
आणि आज शक्यतो तुम्ही मला मदत केली तर मोमोज सुद्धा मिळेल.
हो मी तर करणारच मदत तुमची उद्या पण करणार आज पण करणार.
पण मग आजचा नाश्ता ठरलाय आपला मोमोज
करू आपण दुपारी मोमोज करू.
हा.
मी कध मिरचे काप ते श्रावणी आल्यावर ती सध्या माझी बहीण इथे गेली आहे. अ ती ट्यूशन ला. मग आल्यानंतर मग आपण बनव. तसेच तिला येऊन भूक लागून राहते जास्त
ती चिडचिडी होऊन जाते.
हा. लोक आजकाल खूप जंक फूड खातात.
हा.
जपान मधले पॅन केक्स मस्त लागते. खाल्ले नाही पण पाहूनच असं वाटत की कि छान आहे असं. असं वाटत किती छान आहे किती!
र दिसत आहे ना हो खप सुर दिडीेव आहे.
का त्यांनी बनवलं आहे का शाळेत कुडून घेतलाय शवर आहे. पाहिदा नाही का ते हम्म ते पायदा नाही आहे मोठा आहे बरं ठीक आहे ठेवतो प आम्
ठीकय
काय
हे तर तेच सांगत